आवाज ईना, हॅलो
हा हॅलो
काय कराल्यास?
काय नाइ बग बई बसलोय घरातच हो ते नव्ह शाळेतल्या मैत्रणी तेन भेटत्यित काय नई
शाळेतली मैत्रिणी वय नाई कधी कधीता आसच भेटली तुमी मनाशी
हा शाळाच बर बइ आहे कॉलेजपेक्षा
सारकी सारकि ट्रिप करायची म्हणत्यात आणि कॅन्सलच होते बइ शाळेत तर
होय बगकी कॉलेज मदे तर थर्ड इअर ला गेलो नव्हतो एन्जॉय पण झालं नइयाय
तर काय करायचं आता
आपण ठरूया कुठ तर जउया
कुट जायच ग जगनातलं जाऊया काय यात्रेला
होय जव्या घरात विचारायचं जायचं कोणाला तर पाइजे खरं व्यक्ती कोण तर मोठ घरातलं
हो कोणतरी कोणाल तर आपण आता ग्रुप हाय आपला पा सा जणांचा ते पण परत कुणाच तर मम्मी ना नाइ पप्पांना घ्यायचं आणि जायचं बग
हा हा जऊया सोड होय
घरात
ते पण हाय खरं काय असं व्हायला लागलय की काय ईना झालय सगळं चालंयच पैशे काय जॉब नइ काय नइ
काय आता येत्यात सोड सारक सारक आता घरात बसून पण किती बसणार कंटाळ पण येणार का तर बाहेर फिरायचं किंवा आता पावसाळत मज्जा येत्या फिरायला
ते एमसीए साटी पण कॉल याल्यात सोड पुणेच हेच तेझ पण मला काय एवड आवडना झाल्यात मी तर डिकेटीलाच घेणाराय
हा बगाय इल सोड माजं पण डीकेटीच चालय
व्हय मार्क तेवड चांगलं पडायला पाइजेहुत
वय कुटल्या
चांगलं काल भेटला असत प्लेसमेंट पण चांगलं भेटले असते
सगळं बगुनच करायला लागतय बइ आता एक चार पाच कॉलेज प फिक्स करायचं बग आणि फॉर्म एक भरून येउया
होय बकी
चालतय की
हा हा